हॅलो
हा बोला की,
काय च्या बी झाला का नाय
होय झालं की तुमचं
हूं हूं झाला आताच
हा हा
आज पाऊस हाय काय
नाय थोडा पडलाय इकडं न्हायये आत गावात वगैरे पडलाय इकडे न्हाय ये थोडा
हा हा हा इकड आहे की इकडे चालू. आ चालूच आहे आज दिवसभरी इकडे होय होय. तेच क आणि.
काय काय नाही.
हा झालं आवरलं संध्याकाळची तयारी.
नाही अजून आत्ता. थोड्या आता चहा वगैरे आवडलाय हम्म.
तसानंतर.
होय सहा नंतर.
हम् पाऊस आला की काय पावसात ना घरातच खरं.
होय बाहेर कुठं नाही हम्म चार दिवस जरा बरं होतं.
होय पन नाहीत बरं वाटते का.
होय.
इकडे.
पाऊस पण पाहिजे ना.
पाऊस पण पाहिजे वय पाऊस पाहिजे. हो ना आ तर आपल्या इकडे फिरायं तिकडे फिरायच बरं वाटतेय.
हा फिरायला वगैरे कुठे गेल.
ते फर आहे लागर गलो. मुरडेश् हह हेला ह गोकर्ण मुरडेश्वर. त्या साईड ला. हां त्यासाठीला घे आलो हां चांगलं. छान आहे ते गोकर्ण हे आहे बीच वगैरे आहे.
हा हा.
वरडेश्ववरला वगैरे.
हा हा.
महादेवाचे मंदिर आहे.
हां. मो्टी मुूर्ती आहे का.
एक नदीच. मंदिर छान आहेत छोटे छोटे.
हा हा.
वगैरे.
हम् बीच वगैरे असेल तर मग एन्जॉय करता येते ना.
हा बीच वगैरे व बीच वगैरे आहे तिथं पण छान वाटलं.
हा हा.
हम्म बिजला सगळी आपली गेली पाण्यात वगैरे.
हा लहान मुलांना जास्त म्हणजे हे होते.
होय होय आणि उन्हा्यात काय वाटत.
हा उन्हाळत जरा म्हणजे ग वाटतेय ना पण एकदा समुद्रात गेले की बाहेर वाटत नाही. पाण्यातच अस खेळाव असं. ह महादेवाच आहे काय तिकडं.
हा महादेवाचा आहे महादेवा. मुठी मूर्ती आहे. तिथ आहे हम चांगलं आहे महादेवाचं मंदिर ब बघण्यासारखं आहे तिकडे.
बघण्यासारखं हा हा बघू कधी योगाला तर जाऊन न येऊ.
जावय जाऊ नयचं तिकड मस्त आहे वातावरण.
हा हा एक दोन दिवसाच असेल ना.
हो दोन दिवस अ सकाळी लवकर गेऊलो चार वाजता.
हा हा.
मग एक याना म्हणून पॉईंट आहे याना पॉईंट पण तो पण छान आहे.
तिथं नेमकं काय आहे मग बघण्यासाठी.
तिथं असे दगडचे असे मोठी हे बाय हे झालेली आहे. असे उंच असे टोकदार अे हे पॉइंट आहेत ते.
ह हा म्हणजे त्या दगडाच म्हणजे. अ हे केलंल रचना केलेली आहे की आपोआपच म्हणजे दगडांच.
आपोआपच झालेलं आहे तिथं ते रचना नाही केलेली.
नाही का मोठ्या मोठ्या असं हे असतय.
हा या ना पण छान आहेत. अं तिथून हे ग गोकर्ण.
हा हां
तचं मंदिर आहे छान आहे म्हणजे महादेवाची मूर्ती नाही आतमध्ये हात घालायचा म्हणजे मूर्तीचा स्पर्श होतय.
हा खाली गोकर्ण मध्ये काय गायचं गाय मुकात ना कायतरी हे केलेलं आहे ना. तिथं कता पण काय.
त्या होय होय हम्म हम्म हम्. ते पण छान आहे पईंट आणखीन. ह्याचा पण चांगला आहे आपला. हो ह्याचा मूर्ती मूर्ती मुर्डेश्वर.
मुर्डेश्वरला काय.
हा मुर्डेश्वरला आहे तिकडे आणि तिथून येता आपलं ब्लॅक वॉटर म्हणून आहे.
हां
ते पण छान आहे बघायला.
छान आहे का म्हणजे केरळ सारखं काहीतरी आहे ना तिथं.
हा हा हा हा केरळस आहे तिथे हम्म पाण्यात ना पॉइंट आहेत ते. दाखवून आणतात आपले बोटून.
हा हां तर हे पण जास्त असणार. हा ते फिरायला वगैरे पण अमाऊंट जास्त असणार ना?
होय दहा जण होतो आम्ही. एक पाच हजार रुपये घेतले.
हो भरपूर घेतले कि मग.
होय होय भरपूर घेतले सगळ्यांचे एकत्र घेतले. हो आता एवढ्या लांब गेलोय म्हटल्यानंतर.
होय आणि हल्ली कस ते बोटीचं पण मधी प्रकरण झालेलंना. ते बोट पलटी झालेले त्यामुळे पण घाबरत होती ना बोटमध्ये बसायला.
त्याच वेळेला हां गेली
गेला होता का हा हा ते वातावरण चेंज झाल्यामुळे अचानकच हे झालं ना ते. बोट पलटी झाली वगैरे. त्यामुळं तर सगळे घाबरतात बोटीत बसायला.
तं जायला बघत नाही तु
हो एक म्हणजे मार्च एप्रिलमध्ये चालतय तेव्हा काय हे नसते ना.
हा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच भरती ओटी येते ना समुद्राला. त्याच्यामुळे ते बंद करतात सगळं हा. सगळं पॉईंट बंद करतात ना बोटीच.
हा हां
हां सगळ बोटी तेच क फिरायच गेलं तर कधी एप्रिल मेला जायला पाहिजे बोटीचाच पाण्याचा पॉईंटला
होय ते पण ते हम्म दिवाळीत पण चालतंय खरं पाऊस नस
हा दिवाळीत पण चालतंय दिवाळीला पण एवढ दिवाळीत फिरायला चांगलाय म्हणजे उन्हाच्या दृष्टीकोन ऊन नसतंय थंडीच आपलं हे असते वाता ते पण बरं
ते ग म्हातारीची चूळ वगैरे पण कोकणात फेमस आहे ते पण पॉईंट.
हा होय होय ते मग दाखवत होते ह्याला मोबाईलला इन्स्टला वगैरे चांगला आहे ते पण पॉईंट
तेच नव्हता चालूच असतंय बघायला तिकडे पण भरपूर लोक जातात.
होय कोकण भाग पण भरपूर चांगला बघायला आहे.
छान आहे आरे वरे बीच गणपतीपुळे साईड हा
हा हा तेच की गणपतपुळी
हा तिकडेच मालवणला तारकर्ली वगैरे ते पण आता सगळं बंदच असतंय मे जून मध्ये सगळं बंदच कर तात ना ते
सस सगळं बंद असतं त्यावेेळेला ह
मग इकडे बेळगाव साईड ला पण आहे ते दांडेले वगैरे
हा ते काय बघितलं नाही ते बघायला पाहिजे एकवेळ ते काय आहे तिथं काय माहित
हे म्हणजे असं रिसॉर्ट वगैरे आहेत भरपूर असं जंगलात घनदाट असं जंगल आहे तिथं जंगलात असं एका म्हणजे त्या रिसोर्टला शे रिसॉर्ट आहे तिथं एक तेवढ्या भागात हा पण भरपूर पाऊस असतोय तिकडं पण, तिकडं पण असं दिवाळी दिवाळीच्या वेळेलाच जायला पाहिजे.
जायला पाहिजे मग इथं म्हणजे मे मध्ये एप्रिलला जूनला जाऊन काय उपयोग नाही.
नाही नाही जूनच्या एक तारखेस न ते सगळं बंद करतात पाणी भर म्हणजे भरू पूर प्रचंड पाऊस असतो तिकडे आपल्या जून जुलैला लागतो जुलैला मध्ये चालू होत ना तसा तिकडं असतोय चालू त्यामुळं काय बघायला तरी मिळाय पाहिजे मग पाणी वाढलेलं असतय ना बोटिंग वगैरे तेे अँक्टिव्हिटी भरपूर असत्या तिथं करायला
अँक्टिव्हिटी छान वाटतंय ते
बंद होतं ते बंद करतात ते गेल्यानंतर हा मग काय आता जून मध्ये गेल्यावर मग रिसॉर्ट ला फिरून वगैरे तिथंन ट्रेकिंग वगैरे करून यायचं.
हा हा हा, तेच बीच चांगलं आहे. मग ते एक
तिकडंपण पाणी ऍक्टिव्हटी भरपूर आहेत. पाण्यातलं बोटिंग वगैरे,
बोटिंगच्या छान वाटतं
छान आहे तिकडं पण जंगल म पूर्ण जंगलातच आहे. रेंज वगैरे काही नसते.
हा हा आता पावसाळ्यात काय ट्रीप
होय पावसाळ्यात काय बंदच असतंय सगळ त्यांचे होय पावस साळ्यात आता धबधबे ते पण बंद होते ना आता पूर वगैरे आलेला म्हणून.
होय
पूर वगैरे आल्यायला म्हणून बंदच होतं ना आता.
होय होय बंद होतंय, मग आता धबधबे वगैरे ते पॉईंट आहेत आता जास्त मोठं.
होय ते आता पॉईंट जास्त आहेत, ते काही शनिवार-रयवार जसं सुट्ट्या असतील तसं जात
सुट्ट्या मिळतील. जसं, फॅमिली कोण जात नाही सोडं असे मुलं मुलं जातात.
होय, जातात फॅमिली पण पण असं म्हणजे, लहान मुलं असले की तर जरा प्रॉब्लेम येतोय ना. ते एन्जॉय करायचं का मग ते त्यांना घेऊन बसायचं? मोठे असले कि जरा चालतंय, होय.
होयच की.
फिरायला भरपूर असं ठिकाण आहे पण, वेळ पण पाहिजे तसा.
होय होय वेळ पण पाहिजे, प वेळ पाहिजे. ते आता स स्कूल चालू झाली की मुलांची जाता येत नाही.
नाही, मग शनिवार रविवारच तेवढं भेटतंय ना.
होय तेच की, आणि आता स स्कूल चालू झाली की, स्कूल मध्ये हे करा ते करा ते चालू असतंय. त्याच्यामुळे आणि जाणच होत नाही कुणीकडं.
ते सणांचं वगैरे पण असतं त्यांचं, ऍक्टिव्हिटी सगळ्या घेतात.
ते ऍक्टिव्हिटी घेतात सगळे आता, जसे सण येतील तसे ऍक्टिव्हिटी घेतात.
होय
हा हाय हाय
हम्म हम्म
आणि काय मग, स्वयंपाक किती वाजता चालू करण
स्वयंपाक काय साडे सहा, सात नंतर चालू होते. गरम गरम आपलं तेवढं हम्म, लवकर काय को जेवत नाही साडे आठ नऊला जेवतात, त्यामुळे जरा वेळाने घातले तरी चालते.
होय होय, वेळ होतोयच हम्म.
तुमचा स्वयपाक?
अ तेच की, साडे सा सात वाजते चालू करायला.
हा, होय मुलांचा अभ्यास हे तेन म्हटल्यावर जरा वेळ होतोय.
होय, अभ्यास वगैरे घेऊनच चहा हे करूनच, तो वेळानं येतोय ना. वेळानं आल्यानंतर, चहा झोपतोय जरा झोपल्यानं